बोला तुम्हीच काय म्हणता काय नाही बाबा आता. बोला तुम्ही तिकडे जाऊन काय फिरायला बिरायला कुठे जायचा विचार आहे.
हा मला ना आता पहिलं रायगड ला जायचंय पण आता पावसाळ्यात नाही झाल
हम्म हा हा हम्म हम्म बरोबर आहे आणि आता हे छोटच आहे पिल्ल तुमच अस म्हटल्यानंतर जरा थोडं हा ग्रुपमध्ये गेलात तर होऊ शकत तुम्ही ह सिंहगड पण छान आहे फिरायला ऍक्च्युली मस्त आहे छोटस आहे जास्त उंच पण नाही आहे आणि आपल्याला ते डोंगर चढायची मजा पण येते असं ह ह म्हणजे सगळंच होऊन जातं असं
हा पण मला रायगड खेळायचे ना दहावीपसून पण जायचच होेत नाही कोणत्या ना कोणत्या कारणाने
नाही पण रायगड तुम्हाला या छोट्या पिल्लूला घेऊन जरा मला अस हो ते डिफिकल्ट होईल हा हे कसं छोट्या छोट्या छोट्या छोट्या ना हे मी म्हणते पर्वती सिंहगड कसं छोट्या मुलांना घेऊन पण आपण आप
हा हा जाऊ शकतो
म्हणजे एवढ एवढा त्रास नाही असा हा फिरणं पण होत आणि आपल्याला कड असतं तर त्रास पण नाही होत असं हम्म तर सध्या थोडं ते टारगेट ठेवा केरला ट्रिप ओके केरला केरला नाही गुळी चांगलं आहे तेे पण हो केरळ चांगलं आहे साऊथकडे पण खूप मंदिर मंदिर तिथे मंदिरच खूप छान आहेत सगळे फिरायच्यासाठी नाही नाही मी नाही गेली आहे पण ॲक्च्युली माहिती आहे मैञिण हां ऐकून हा म मंदिर वगैरे भरपूर आहेत तिथे ठीक आहे छान आहे असं साऊथकडे कसं आहे त्यांच कल्चर एक वेगळ आहे इथे बॉंबई मध्ये अन तिथे ॲक्च्युली हॉटेल्समध्ये पण तुम्हाला साडीच दिसेल अ हे सगळ्या जरी कोणी हो हेल्प आउट करायला असणार ना तिथे त्या साडीमध्येच असतात हा आणि तुम्हाला साऊथ मध्ये तिथे ना इडली डोसा भात तुम्हाला चपाती सापडणारचं हो म्हणजे तुम्ही चार पाच दिवसांनी ना मग नंतर कंटाळून जात आता तसं वाटतं रे बाप रे म्हणजे आपल्याला नेहमीची सवय नसते ना म्हणून अ चले
ते त्यांना ति तिकडचे लोक आप
हा असं असत ते अॅकचुलि जिथे जसं चालतं तसं ते त्यांना त्यांच रु टीन सेट झालेलं असत आवडत पण आपल्याला ते सवय नस त्यां ना मग आपल्याला तीन, चार दिवसात असं वाटतं अरे बापरे असं मीस आऊट झाल हा असं, हा असं म्हणजे आ आम्ही बालाजीला गेलेलो ना तेव्हाची गोष्ट तिथे उशीर झालेला आम्हाला हम्म, दर्शन करून खाली उतरायला म्हणजे असं असतं की एक पर्टिक्युलर टाईम नंतर मग तुमचं तुम्हाला वरच राहायला लागतं तुम्हाला खाली उतरता नाही अस काहीतरी तर आम्ही उतर उतरलो त्या वेळेत मग पण मग अकरा वाजून गेले होते. तर हॉटेलला आम्ही तिथे राहात होत तिथे पण तू काही द्यायला तयार नाही आणि तिथून काही फोन वगैरे करायच करता नाही आले. जेव्हा पण करता आलं ते म्हटले साहेब काय नाही तुम्ही आधी नाही सांगितलं म्हणजे आम्ही आम्हाला अपेक्षित नव्हतं की एवढा उशीर होईल. ते चार वाजता बंद करून टाक पाच काय काय चार का पाच वाजता काहीतरी बंद करून टाकतात दर्शन आणि आठ वाजता सुरु उघडतात साडेसात, आठला असं काहीतरी तर ते काय झालं आम्हाला उधरायलाच उशीर झाला खाली मग एवढ तीन, चार तास आमचे लाईतच गेले ना म्हणजे झालंच नाही म्हणून आम्हाला एक्सपेट त एवढ्या लवकर जातोय आपण, आपण लवकरच येऊयात. तर काही गरज नाही आपण बाहेरच खाऊन घेऊ म्हणून जिथे राहत होतो त्या हॉटेलमध्ये सांगितलेलंच नव्हतं आम्ही की काय पण अरे बाप रे अंत हॉटेलला फोन केला तर म्हणे काही नाही आहे सळ्या एवढ्या भुका लागलेल्या बाबा केव्हाचे गेलेले लाईनीत दोन, तीन तास थांबलो त्याच्यानंतर दर्शन घेतलं म्हणजे अस अक्षरशः इतकी भूक लागली होती कुठेतरी रस्त्यात मग शोधत, शोधत आलो काहीतरी साप पडते का सगळं बंद सगळं, बंद एक जेम तेेम एक लॉरी वाला सापडला तो डोसे उतरवत होता. त्याच्याकडे जेवढे होते तेवढे घेऊन डोसे आणि जेमतेम सगळ्यांनी ते स्नॅक्स ते डोसे जे काय मिळाले ते म सगळ्यांनी अर्धे, अर्धे खाले पोट बी भरणा इतकी गंमत झालेली नाही हो मग असं होऊन जात ते ऍक्च्युली हम्म, म्हणजे तिथे पर्टिक्युलर अकरा नंतर इथे बॉम्बेमध्ये काय आहे तुम्हाला कुठे कधीही काहीही मिळेल तू किती रात्र हू द्या मल मी तर स्टेशन जवळ बघित बोरेवले एकदा लिटरली एक दुकान बघितलं मला म्हणे अग हे रात्रभर उघडं असतं म्हणे, म्हंटलं ह. पोहे, उपमा आणि काय वडा काहीतरी चहा. ओके मग ते रेल्वे स्टेशनजवळ, हो पण मग तिथ ते तिथे एक असं दुकान आहे रेल्वे स्टेशनच्याच बाजूला की तिथे म्हणजे फुल टाईम, तुम्हाला फुल टाईम म्हणजे म्हणजे नाईट शिफ्ट असो काय असो तुम्हाला गरम, गरम पोहे मिळणार, उपमा मिळणार वडा मिळणार, चहा मिळणार म्हंटल अरे वा हे भारी आहे. आणि हा एकदा आणि फुल हो आणि कधी पण ब जा तिथे फुल गर्दी तिथे. कधी पण जा तुम्ही फुल गर्दी तिथे. इतकं छान आणि एकदम टेस्ट पण एकदम भारी. म्हणजे बॉम्बे मध्ये असं आहे ना तुम्ही काही उघडा काही चालेल. फुल टाईम फुल टाईम चाललेला असय. हा ते म्हणतात ना मुंबईत हावाच वेगळे जे काय करल ते चालतये. मला तुमचं कारण. हम्म कारण सगळ्यांनाच एवढी, पब्लिकच एवढी आहे आणि लोकं फुल टाईम नाईट कोण तीन ला येतं चार ला येतं कोण एक ला येतं दोन ला येते कोण चार ला जातय कोण पाच ला जातय सकाळी असे प्रकार असतात.
नाही कधी पण ये जा असत ना माणसांची आम्ही पण कधी रा त्री दोन ला वगैरे उतरल होतं ना दोन तीन वेळा
हां
पुणे टू मुंबई असं काढल होत मग दोन तीन आम्हाला हे भेटलं होतं काय म्हणतो इडली आणि चहा आणि बिस्किट तर फिक्स. कुठे पण बघा फिक्स.
हम्म हम् हो नाही नाही बॉम्बेला मुंबईला काही टेन्शन नाही तुम्हाला फुल टाइम खायला पैयला तर काहीच प्रॉब्लेम नाही. ऍक्च्युली कधी मिळेल हा आणि ट्रेन पण लगेच सकाळी पहाटे पाच वाजेपासून ज चालू होऊन जातात रात्री एक वाजे पर्यंत चालू असतात. मधलाच काय तो पेरियड लोकल बाकी तर असतात चालू म्हण लोकल तेवढे तीन चार तास बंद असतात.
हम्म
आणि सकाळी सात वाजता ट्रेन मध्ये पण तुम्हाला लेडीज बोगी फुल भरलेलं मिळेल एवढं फक्त बॉम्बेच दिसेल तुम्हाला. हम्म म्हणजे मी नेरुळीला हिच्याच क्लासेससाठी सेपरेटली राहिले ना? तेव्हा सगळं गंमत बघितली म्हटलं बॉम्बे म्हणजे बॉम्बे बाबा त्याचं काय तोडच नाही. सकाळी सात वाजता फुल लेडीज फुल पॅक एकदम लेडीस कोच म्हटलं बा बा. सगळ्या भाज्या बिज्या तिथे आतमध्ये साफ करत बसलेल्या म्हंटलं वा वा. हे फक्त बॉम्बेतलेच पह लोक नाही काही काहीना सवय होऊन जात
हा एकदा सवय झाली की मुंबई सोडू वाटत नाही फक्त तर सवय होईपर्यंत
हो तेच त्याचे सोबत जरा क्लनलीनेस आणि थोडं सिक्युरिटी झाली ना तर अजून बेटर होईल.
आपण कस क्लनलीनेस हॅलो हा?
हा आवाजच नाई कट झाला मधेच.
त्याच्यासोबत म्हंटलं जरा क्लिनलीनेस आणि सिक्युरिटी झाली ना तर एकदम बेस्ट होऊन जाईल काम ह ह. तेच हम्म, कारण सध्या असं आहे ना की पावसामुळे ते अजून कचकचकच कच होऊन जाते तर नको वाट हा त्याच्या अजुन ते खा सगळे कचरा सगळीकडे असा त्याच्यामुळे अजूनच हे होऊन जात जरा क्निनेस कडे लक्ष दिलं आपण तर खूप आपलं स्वच्छ आनन होईल आपल्याला पण छान वाटेल. ह हम्म.
बर
हम्म, तुमचं पिल्लू शांत झालं वाटतं?
हम्म, तिनं उठायचं ते करायलय मग त्यांच्या आ तिचा काॅल ये उद्या जाणार आहे ना घेऊन ये आ म्हणाले.
अच्छा.
इथ शेतात राहतात ना मी म्हटले ह आता एक कॉल कट पण करताय तेव्हा उचलच नाही आता थोड्या वेळानी हे झालं की करून सांगते येतो पाच, दहा मिनटात ते सगळे वाट बघायलेत. उद्या जाणार आहे येऊन जावा जरा.
हम्म चला तुम्हाला ऑल द बेस्ट एकदम छान, छान सांभाळा तुमच्या पिल्लूला. सगळं खायचं, तब्येतचं, तुमचं, तिचं, नीट लक्ष द्याय छ ह
सेवच करते.
हो हो हो हो सेव करा नक्की असं पण गप्पा मारू यात आप पण काय वाटलं तर सांगा कधी आलात तर या इकडे. हम्म, भा फिरायला हो नक्की या. आणि तुमच्या अजून उद्या गेल्यानंतर पण तुम्हाला कधी वेळ मिळाला करा फोन विचारा मला व्हॉट्सअप वर.
हा नाही करते नक्की, नक्की करते. आता मला असं काय वाटी नाही का असं घरातलंच माणूस बोलते माझ्याशी
हो मग, मग घरातलंच ना आपण असंच ओळखीनेच एकमेकांना हेल्प करायची आणि हे करायचं बाकी काय आहे आयुष्यात मग काय ह दुसरं काहीच नाही, झाली तुमची तयारी वगैरे सगळी पॅकिंगी, बिकिग?
तर बॅघा अजून थोडं आहे चाललंय तसंच.
बाबा हे लहान मुलांच म्हणजे शेवट पर्यंत चालू राहत सगळं ह नीट आठवणीने सगळं घ्या महत्वाचं काही राहुन नका देऊ तिच तरी नका राहु देऊ हा कारण का मुलांच काय काय, काय हे म्ह पाहिजे म्हणजे
पाहिजे पहिलं मी भरले तिचे औषध सगळे औषध घेतले.
हो मग ह नाही तिला असं पण काय महत्व खूप आवडत कि लागत अस ते पण पहिल करून टाका जस दिसेल तसं टाकत राहायचं जवळ ठेवत राहायचं कॉर्नरला म्हणजे विसरणार नाही. हम्म, हम्म, हम्म, हम्म. चल ऑल द बेस्ट तुम्हाला छान, छान सग हो हो करा मग चालेल आहेत माझे अजून कॉल तुम्ही तिकडून फिरुन आलात की एखादी मेसेज पाठवा किंवा व्हॉट्सअप कॉल करा. तर मग हां मग नाही हां ठीक आहे चलो. ओके हम्म ओके चलो बाय.